हॅलो हा येत तय बोला की माझा आवाज येतोय
हो हो येतोय येतोय काय नाही बघा आज थोडा निवांत आहे
होय काय
हा लाईट खूप जाते आमच्याकडे रात्री म्हणजे जवळ जवळ दोन तीन तास लाईट नव्हते
होय काय
हो आणि गर्मी एवढी आहे तर खूपच अवघड गरमी आहे
आणि फॅन नसल की चालत नाही
नाही अजिबात नाही पावघड आहे मग त्याच्यामुळे पुढचा दुसरा दिवस पूर्ण बिघडून जातो
हा होय
हम
रुटीन चेंज होतय मला
रुटीन चेंज होत एक तर झोप पण होत नाही आणिनी
मग सकाळी त्यामुळं आपली चिडचिड होते
हो
पहिल्यांद कस झोप व्यवस्थित पाहिजे
हो मग काम करायला पण मन नाही लागत ना दिवसभराच
जर झोप व्यवस्थ व्यस्थित झाली तर मग सकाळी आपण फ्रेश असतोय म्हणजे कामं वगैरे करायला काय वाटत नाही
हो
होय
रिकामा वेळ असला कि मग तुम्हाला आहेत मैत्रिणी आजूबाजूला
हा हा
त्यांच्याशी गप्पा करायला त्यांच्यासोबत कॅरम वगैरे खेळायला हा
हो मग छान आहे की
हो म बॅडमिंटन पी बॅडमिंटन खेळतो बाहेर इथे कोर्ट आहे तर त्याच्यात बॅडमिंटन पण खेळतो आणि घरी आता उन्हात तर नाही जाता येत ना तू
होय होय संध्याकाळीच गेलं तरी पण
हा मग दुपारच्या वेळेत घरातच मग कॅरम खेळायचं लूडो
हा होय काय होय होय बसून खेळायला सावले वगैरे आणि मजा पण येते त्याच्यातन
हा हा आणि कोरोनामध्ये तर ऑनलाईन लुडो खेळायचं
होय होय
हो प्रत्येकाला घरातच असायचे सगळे कोरोना काळात तर प्रत्येकाला वेळ पाहिजे असाय की हा आता काय करायचं आता काय करायचं म्हणून मग ऑनलाईन एकमेकांना कॉल करायचा आणि लुडो खेळायचं मस्त हा मज्जा यायची
होय होय त्यांच्यामुळे हो छान आहे तो गेम खेळायला टाइमपास साठी छान आहे
हो वेळ पण निघून जातो आणि अम आनंद पण वाटतो
होय होय
हम् बाकी तुम्हाला कोणते गेम आवडतात
अं मला मला पण असच की कॅरम किंवा मग लुडो असं हेच खेळ किंवा मोबाईलवर एखादा कुठला तरी गेम
हा हा
जास्त खेळत नाही सोडा म्हणजे इथं आजूबाजूला तसं कोण नाही आमच्या इकडे
हो हो
मुलगाच आहे त्याच्यासोबतच मग असते त्याच्याबरोबरच तो काय खेळाल मग त्याच्याबरोबर वर खेळायचं किंवा त्याच्याबरोबरच बोलायचं
हो
तो असला की मग बाकी कोण नसल तरी पण चालतंय
हो ते तर आहे वेळ निघून जात
वेळ त्याच्यातच वेळ निघून जातोय पूर्ण
हो अभ्यास घ्यायचा असतो ना परत.
हो नाही लहान आहे सोडा आता अडीच वर्षाचा आहे. अ लहान आहे मग. जातो शाळेला पण तेवढंच तो काही तेवढा जास्त अभ्यास नाही करत तेवढं काय सांगाल शाळेत शिकाल ते तेवढंच. घरी येऊन एखाद दिवस केला तर केला नाही तर नाही.
आपल्या हातात मोबाईल बघितला तर मुलं मुलांना पण हेवा वाटतो की आम्हाला पण मुल मोबाईल
पाहिजे म्हणून मी शक्यतो त्यो असला ना की मोबाईल घेतच नाही. मग ते झोपल्यावरच बघा मग मी दुपारचच शक्यतो कणि झोपल्यानंतरच मोबाईल घेते आणि तेव्हाच एक दोन तास फ्री असते मग. मग त्याच्यासाठीच मग मी हे ऍप डाउनलोड केलं मग फ्री अस असलेल्या टाईममध्ये करता यावं म्हणून.
आणि मोबाईलवर पण बघा एखादी गोष्ट बघायला लागलो आपण अ कोणत्याही ऍप वर जा इन्स्टाग्राम वर जा किंवा फेसबुक वर किंवा या युट्यूबला रीलस वगैरे बघायला लागलो. कि अस रिकाम्या रील्स बघण्यामध्ये खूप वेळ वाया जातो. आपला आणि तेच आपल्याला असं वाटलं की नाई एकदा पुस्तक त्या वेळेत वाचाव ती इच्छा नाही होत पण मोबाईलच इतकं व्यसन आहे. हे म्हणजे व्यसनाधीत करतो मोबाईल आपल्याला की आपण कंटिन्यू त्या रील बघत जात तो बघत जातो आणि आपल्याला त्यात आवड निर्माण होते.
ते हो मग ते मोबाईल असल ना की मग दुसरी कडं लक्ष लागत नाही किंवा दुसरी एखादी वेगळी कुठली तरी चांगली गोष्ट करावी म्हणजे पण होत
होत नाही आणि तासन तास मोबाईल मध्ये वेळ कसा नि
जातो कळत नाही होय होय आणि एकदा बघायला लागलं ना की, पुढ काय होईल पुढ काय होईल असं आपण परत परत म तेच बघत बसल्यामुळे ना परत मोबाईलची जास्त ओढ लागते आपल्याला.
हो म्हणजे अगदी एक व्यसन असल्यासार
आहे आहे मोबाईल म्हण जेच तस एक वेसनच आहे ते पण जे चुकीचं आहे पण आता ते आहे.
हो म्हणजे ते समजत आपल्याला की आपण चुकीच करतोय. पण होत नाही सोडायला.
एकच मिनिट थांबा हा एकच मिनिट.
कट नका करू अ.
नाही नाही कट करत नाही एकच मिनिट.
हो.
हॅलो.
हा काय झालं.
काही नाही म तो मुलगा बोलवत होता म्हणून बघितलं.
हा हा शाळा झाली का त्याची.
नाही नाही सुट्टीये आता, आता पंधरा तारखेपासून चालू होईल.
हो हो हो.
लहान आहे अडीच वर्षाचाये इथं बाल मंदिरे तिथं घातले त्याला जरा सवय व्हावी म्हणू णुन म्हन्जे कसं अ शाळेची ओढ पण लागते म. ते आणि शाळेला गेलं तर कस नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तेवढंच जरी शंभर टक्के की शिकवलं तरी त्याच्यातल पंचवीस टक्के तरी त्यांना समजते. म्हणून मग घरात असाई तो बसूनच जातोय ना.? असंच टाइमपास करतोय किंवा खेळण्यात किंवा उन्हाात तिकडे-तिकडे फिरण्यातच जातोय. त्यापेक्षा मग शाळेत गेला तर कस नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यात किंवा ई सगळ्या गोष्टींची माहिती पण होते.
बरोबर आहे. आणि एक ते अ म्हणजे घरात. थल्यानपेक्षा अ शिक्षकांच किंवा बाहेरच्या लोकांच मुलं ज्या जास्त ऐकतात.
ऐकतात-ऐकतात होय आणि तिथं शाळेत क कसं मॅडम पण चांगले आहेत त्यांच्या. अ शाळेमध्ये पण त्यांच्या खूप छान-छान गोष्टी शिकवतात. परत कुठला पण सण आला की तो सण शाळेमध्ये साजरा करतात म्हणजे मुला अ ना सणाची माहिती व्हावी किंवा तो सण कशासाठी साजरा करतात हे कळण्या त्या ठिकाणी. सगळे सण वगैरे साजरे करतात. होळी सुद्धा खूप छान खेळतात. शाळेत. हो आणि मॅडम पण अशा आहेत की मॅडम पण त्यांच्यासोबत सगळे सण साजरे करतात. होळी सुद्धा मॅडम मुलांच्या सोबत सोबत खेळतात. छान आहेत मॅडम. त्यांच्या होय-होय म्हणता म्हणूनच. मी त्याला दोन वर्ष पूर्ण झाल्या झाल्या लगेच शाळेला घा तले.
छान आहे म्हणजे. म्हणजे मुलांना त्याबद्दल आवड पण निर्माण
आवड पण निर्माण होते. ओड लागते. घरात असलं तर कस तर मग सारखं मोबाईल मागायच. किवा सारखं उन्हात जायचं. अस करतात ना. मुल मूल हा तेच. त्यामुळे मग घातलं शाळेला. आहे आता एक थोडे दिवस रडला अगोदर. दर शाळेला जाताना. पण आता काही नाही जातो त्याच तोच जातोय-येतोय. छान वाटतं त्याला पण आता मुलांच्या मध्ये बसायला.
हा मित्र नवीन मित्र झाले असतील ना. आता मित्र मैत्रिणी होतात ओळख.
हो. हो. हो होय-होय.
हम्म मग त्यां त्यांच्या निमित्ताने छान वाटत. जायला पण छान वाटत. आणि शाळेत इतक्या छान ऍक्टिव्हीटी घेतल्या जात मग ते पण.
छान असते आणि पर मॅजिकल गेम वगैरे घेत तात मुलांना म्हणजे वेगवेगळं काहीतरी म्हणजे दर दररोज वेगवेगळ्या काही गोष्टी शिकवतात. कधी प्रार र्थना सांगतात. कधी वेगवेगळे खेळ घेतात किंवा ऍक्टिव्हटी त्यांच्याकडून करून घेेतात. त्याच्यामुळे मग छान वाटतं त्या मुलांना पण म्हणजे शाळेत अ जाव असं वाटतय. असं वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन असेल ना मग त्या मुलांना पण ओढ लागते शाळेची.
आपल्या आपल्या वेळेस एवढं नव्हतं आ आता खूप छान गेम असतात त्यांच्यासाठी खेळायला.
मी सात वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेला जात होतो.
हो.
आताची मुलं दोन-अडीच वर्ष झाले की शाळेला चालू होतात. हो माझ्याच मुलग्याला मी आता दोन वर्ष पूर्ण झाल्या झाल्या शाळेला घातलेलं.
हा तुम्ही खूप लवकर टाकलत. पण मग ठीक आहे चला म्हणजे सवय पण होते.
सवय होते लागती तर लागते आणि कस जे तो घरात खा. खात नाही ते जर डब्यात दिलं की तिथ मॅडमच्या भीतीने सगळं खा. यला शिकतोय. म्हणजे तो आता सगळ्या भाज्या किंवा सगळं काय डब्यात देईल ते सगळं खातोय. अशी सवय लावली आहे त्यांच्या मॅडमांनी आणि त्यांच्या शाळेत कस आहे. जेवण झाल्याशिवाय बाहेर सोडत नाहीत ना त्याच्यामुळे मग ते घरी येण्याच्या हेच्यानं सगळं काय असेल ते सगळं संपून येतात मग
अच्छा टिफिन मध्ये उरलं तर ते सोडत नाहीत घरी
नाही नाही सगळं टिफिन फिनिश केल्यावरच मग सोडतात.
हा हे छान आहे मग घरी मुलांना म्हणजे पौष्टिक खाण्यासाठी
खाण्यासाठी होय होय आणि मग आणि त्यांच्या कस आहे सोमवार ते शनिवार बाकी काहीच आणायच नाही फक्त चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असलच आणायचं आणि